हॅलो.
हॅलो. हा बोल ना.
आल्या?
हॅलो.
हॅलो. माझी वॉईज यायला आहे ना दिदी तुम्हाला?
हो हो. हो हो. येतेये.
तुम्ही काय-
त तुम्हाला मेनिक्युअर -
ते-
ती तू फ्री आहेस का?
फ्री आहे.
तर मला सांगू शकशील? इन्फॉर्मेशन मेनिक्युअर बद्दल.
ठीक आहे. बर बघा तुम्हाला अगर घरी मेनक्युअर तुम्ही करायच असले ना? तुम्हाला घरीच- करायचय ना मेनिक्युअर?
हो हो हो मधे म्हणजे घरीच.
ठीक आहे. मग तुम्हाला मेनिक्युअरचं मी सांगते. फ पहिलं तर बघा- मार्केटमध्ये फ्र असं- तुम्हाला ना मेनिक्युअरच पूर्ण किट मिळणार. ज्याच्यामध्ये लई - अशा स्टेप्स ते नसणार. बट त्याच्या आधी ते- किट्स. ब किटबरोबर ना? हां हां हां.
किट असते ते कोणत्या कंपनीचं असत? म्हणजे माझी कस म्हणजे अ? स्किन सगळी सेन्सिटिव्ह म्हणजे एकदम स्मूथ आहे ना, मग त्यामुळे थोडं कंपनी वाईज असते काय की.
आं. कंपनीची तर असं तुम्हाला नाही काही मिळणार. हां. सगळीही कंपनीची बेस्ट आहे. मग- ते नुसतं तुम्ही तेवढं म्हणलं ना, माझी स्किन असं सेन्सिटिव्ह आहे. लईच, तर तुम्ही मला असली किट द्या मेनिक्युअरची जे मला सूट होत- त्यावर. मला छान होणार ते तसं त्यानी देणार तूम्हाला.
ओके. चालेल.
बरं. हां. परंतु काय आहे आता ते कीट बरोबर ना- तुम्हाला ते टूल्स पण घ्यायला लागणार. टूल्स म्हणजे- येतात ना - त्याचं. ते तुम्हाला घ्यायला लागणार. त्याची पण पूर्ण किट आहे त्या-
ओके म्हणजे त्याची किट वेगळी आणि मेनिक्युअरची कीट वेगळी असं दोन किट असतात का?
होय. ते मेनिक्युअरचे क्रीम-
वेगळे.
होय. मग काय हे बघा, मेनिक्युअरचे जे कीट आहे ना? त्याच्यामध्ये काय असते. दोन किटा आहे आता मी एक टूल्सच म्हणलं आणि एक प्रोडक्टचं. एकमध्ये ना प्रोडक्ट्स येणार लाईक असं स्क्रब येणार है ना? स्क्रब- ते तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये स्क्रब, क्रिम, जेल, पॅक सगळं. बरोबर. आणि ती दुसरी- किटमध्ये आहे ना तुम्हाला टूल्स मिळणार. ते टूल्स काय करतात? हाता - आता हाताचं ते नखांला पूर्ण असं स्क्रब करायचा. त्याला प्रॉपर असा शेप द्यायचा.
आणि त्याला नेल पेन्स सेम सगळे टूल्स असतात ते सगळे असत.
हा हा
मग आसं ते दोन किट येत्यात त्याचमधी म ते दोन ही किट तुम्हाला घ्यावं लागते. तर पहिलं तर तुम्ही काय करा एक मोठासा मोठा टप घ्या. त्याजामध्ये पाणी टाका.
अ पाणी नॉर्मल पाणी किंवा आईस वॉट तर का म्हणजे अ असं
बर्फाचं पाणी घेऊ शकता अगर बघा उन्हाळा हाय गरमी आयं तर तुम्ही बर्फाचं पाणी घेऊ शकताय. नाही तर तुम्ही हाय ना आपले जे पाणी आहे ना नॉर्मल ते पण घेऊ शकताय.
ओके.
मग आता पाणी तिनं घेतल्या तुम्ही बरोबर
हा
नंतर तुम्ही काय करा आता पाणी तिनं घेऊन नंतर आता त्याजामध्ये हाय ना आता कीट मध्ये पहिल तर तुम्हाला अ स्क ते मिळणार क्लिनझर मिळणार क्लिनझर ते काय काम करते. आता तुम्ही हाताच करालाय मेनिक्यू राईट तर ते हात मधलं ते क्लिजर आपण कस फेस ला लावते क्लीन करते पूर्ण आपली तिसरी लेअर तकं जाऊन. स्किनला तशीही ते आपल्या पूर्ण हाताच ते हा हाताचं ते पूर्ण क्लीन करते. बरोबर आता ते क्लीन झाल्यानंतर ते पाण्यातच धुवा तुम्ही पूर्ण धुऊन घ्या. धुवून नंतर काय करायचय. आता ते फ्रेश पाणी घ्या. कुठलंही असं छान पाणी घ्या. आता त्याजामध्ये ना सेकंड कीट जी येत्या ते असतयं आता बघा त्याजामध्ये ना जेल येते.
तेे आपण अ पाणी घेतो त्या च्यामध्ये फक्त म्हणजे की आता तू तू म्हणजे तू बोललीस की, उन्हाळा असेल तर आईस वॉटर चालेल म आईस वॉटरमध्ये काय म्हणजे घालायचं किंवा म्हणजे शॅम्पू किंवा काय युज कराय काय फक्त पाणी.
आता बघा जर तुम्ही किट घेतलय तर ते किट मध्ये सगळंही येणार. आणि जर तुम्ही घरात असं क क करायचंय तर त्या पाणीमध्ये तुम्ही हाय ना अ स क्लिनझर टाका शॅम्प पू टाकू शकताय तुम्ही बरोबर
ओके हा
शॅम्पू टाकला नाही तर वरती हाय ना फुल तेन घ्या कुठलीही फुल घ्या.
आणि एक विचारयं म्हणजे डाऊट हाय हा म्हणजे थोडेफार म्हणजे असं अ बोलल्यात की लिंबू देखील स्क्रब साठी म्हणजे आपण ज्यावेळी करतो ना स्टेप बाय त त्यावेळी लिंबू देखील स्क्रब साठी युज करतात तर लिंबू चांगला असतो युज करू शकतोय आपण.
होय तुम्ही लि लिंबू यूज करू शकता डायरेक्ट लिंबू असं घासायचं नाही हात ताला ते लिंबूमध्ये हाय ना साखर टाकायचं सा कर टाकून ते घासू शकता तुम्ही नाहीतर आता तुम्ही किट घेतलाय त्याजामध्ये स्क्रब असते.
त्यामध्ये लाइक्टिक अ ऍसिड असत ना.
होय लायटिक ॲसिड असते ते आणि चांगलं असते आपल्या स्किनसाठी मग तुम्ही ते लिंबू यूज करू शकताय.
ओके चालेल थँक यू.
हा! मग आता बघा आता तुम्ही ते लिंबून पण स्क्रब करू शकताय, जर तुमच्याकडं किट म स्क्रब तुम्ही नाही घेतला किटने घेतला तर तुम्ही लिंबूमध्ये साख क टाकून पण घासू शकताय पण हाताला. बरोबर बट आता तुम्ही काय म्हणलंय की तुमचं मतल सेनसिटिव स्किन आहे बरोबर?
हां.
मग आता ते सेन्सिटिव स्किनला ते साखर आणि लिंबू लई घासलं तर लई प्रॉब्लेम होणार?
ओके!
म्हणून आ तेच्यासाठी काय करायचं की तुम्ही बाहेर कुठलंही नॉर्मल स्क्रब कुठला पण घेतला ना ते चालतय. ते लिंबूवर ते स्क्रब टाकून तुम्ही हाताला घासू शकताय?
ओके!
हा मग आता काय करा पहिला तर ते क्लिंजर करून घ्या. नंतर पाणी मध्ये आता किट जर घेतलाय. तस ते सगळं येते त्याच्यामध्ये जेल येते, फ्लाव अ फुल तीन येत्यात सगळे मग ते तुम्ही टाकू शकताय बरोबर. आणि जर नसल्या की तुम्ही आता सांगितलंय ना की ते टब मध्ये तुम्ही आता नॉर्मल पाणीमध्ये शॅम् पू तीन घालू शकताय. हा ते पण तुम्ही करू शकताय.
ओके!
हा. मग आता तुम्हाला खरं ते दोन ऑप्शन झाले. आता तुम्हाला सेकंड जे स्टेप आहे ते स्क्रब? मी सांगितलं थर्ड जे स्टेप आहे आता ते स्क्रब तुम्ही केला ना? तर आता ते नखा आणलं पण आता नख आपलं मेन मेन्यक्युअर मध्ये काय असते? नख असते ना. मग आता ते स्क्रब करून पुसून पहिलं तर ते टूल घ्या. जे स्क्रब करते आपलं अ नेल्सला बरोबर.
हो हो!
हॅलो!
हा हा!
हां मग आता काय करा हॅलो माझी वॉयस याली तुम्हाला क्लिअर?
हो हो येत आहे?
हा मग आता काय करा? न ते पुसून स्क्रब पुसून तुम्ही काय करा एक टूल्स घ्या. ते जे स्क्रब करते आपलं नेल्स ला तुम्हाला कसे पाहिजेल आहे तुम्हाला नेल्स कसला शेप पाहिजे.